येतोय ना आवाज. कशा आहेस तुम्ही.
ठीक आहे तुम्ही.
मस्त आपण ह्या टॉपिक वर बोलूया आयुर्वेदिक औषध वगैरे.
हो हो चालेल मोल.
आजकाल कसं झालंय की नुसत्या नाही का टॅबलेट वगैरे आपण घेतो त्यानी आपल्या कस किड. आपण ससा आयुर्वेदिक औषध खाल्ली पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला. कोणत्याही प्रकारची विजा होत नाही किंवा. आपलं शरीर नीट राहतं म्हणजे नाही कसं.
हा निरोगी रात बो.
आपण. काय करतो थोडं लागलंय थोडं दुख्तय थोडा तापा आलाय चला दवाखा. पण दवाखान्यातल्या ज्या गोळ्या राहतात त्या किती केमिकल आणि किती.
हो पेन क्लिअर असत ना शेवटी ते.
हो तेच तर मग पेनकिलर हेचत म्हणून तर बोलतात त्याला त्याने दोन मिनिटात फरक. पडत तस आयुर्वेदाने पण पडतं पण आयुर्वेदाच एवढंच का. जर आयुर्वेदिक आज औषध घेत. तर ते कंटिन्यू दोन दिवस घ्याला तेव कुठ तरी. हॅलो. हॅलो. आवाज येतोय हॅलो हॅलो तुमचा आवाज नाही येतये